हा कुठ आहेस अ काय करतोयस
बसलोय निवांत नाय माहीत तु जेवलास काय
अजून नाय जेवलो
काय खाल्लं बिर्यानी नाय बाबा जेवलेलो पैसे नाहीती पैसे पाठवाय जरा हजार एक रुपये काय माहीत पाटवल पाहिजे आमची आहे की आम्ही देतोय म्हणलोय की तुम्ही पण द्या आम्हाला
काय
ह बरं बरं
ते काय तु
जॉब बिब काय आम्ही लावतोय की यताय का
अ यताय का भांडी उचलायची कशाला भांडी उचल
अरे भांडी घरात कळलं तुम्हाला खाल्लं नाही का नीट
नाय खाल्ल बाबा काय डोकं दुखतंय मी बोलतो काय तू बोलतो काय
काय मग बंटी काय म्हणतोय तुमचा बंटी बाहेर आहे गाडी शिकवली कोणती गाडी शिकवली ना कोण
हा काल एकदा चालवली भावा आपण
मगाना टोकचीला आता काय माहित तुमचं काय भरोसा नाय कुठ पण जाचीला तुम्ही एकदम लचक्यात
अस स्टॅम्प भी संपवताय बघा
असुदेत की फाय जी आहे सत्या
आयजी आहेच का आता उडतात
एवढं गावात आता तेवढच राहतील
पब्जी खेळायचय भाऊ
या की ऑनलाइन कधी खेळायच आता खेळुया हम्म आता खेळुया की हम्म कल्याण नुसत मनात ठेवायचं
उटतयं भाऊ बघु यार
अच्छा काय मग अजून काय मग
बांब लावलाय तोघं थांबाना झालय.
कसलं बाम लावू बम लावून नाही का
ममी न,
लावलंय रे थांबना थांब लय डोक दुखतंय खरच.
हा, मघा भेटत चांगलं. काम आहेत मन मोठी माणसा ल हम्म कोणा न पााततो, आठून येत कुणाला तर
हम,
हू-हू काय हू-हू, आता, होय, कस होईल तुम का सांगता येत नाय.
खळणार रे भाऊ
थंड हाय
तीन पणश पण लव तर ल
टनच परर्सेट चा्स आहे खेळायचे
चांगला आहे ना.
डोक दुखतंय रे यार.
हम्म हो आले ना.
ह जाताना.
बाघा मन म्याल तुम्हाला. कार्यक्रम लाव हम्म हम्म. ते आम्हाला मी आल्यालं ऐ,
पांगे कोण आहे पांगे.
हम्म, त्या बाईचा फोन. हा तथ कॉल कॉलच तच पालून बली, हसलं मग काय म्हणाली तुला कॉमेडी वाटला त सिरियस जरा ना कस.
बाले त लवण, तुझा पर्सनल नंबर द्या आणि आपण कॉलवर बोलूया
पाचर उठत हसलो आग आज आज लय मजा आली पण
सांगला सांग मग काम करत्यात.
आमाच कधी होईल आपलं काय कळलं ना बाबा
जावा शेतकर्यात हायच की रानांत
समजत नाही आपल्याला ते
कळलेच तुमच समज त्यय बघा अव भेज देन
ल डोक दुखतंय भाई लाइट बीट बंद करणार आज झोप
बर चालते करा की
आमच घायचं का?
मी नाइ करनार मोठ्यानं सांगा काय मठम झाल मोठं
काय बोलतोस.
ह मोठन आज तावा दिलेला नामच माग पुढं काय मोठी माण म मला लावून चालनार हाय का काय माहित तल्ले सारा बोल वा च वीस
पिलय आता येणार काय ते
कधी येणार
तीस एकोणीस तारखेला
एकोणीस तारीख रेवारी आर चालत्यय तसं पण ठेवल्याव काय नाही विषय हम्म मग हम्म बन जल धारा घेतून सांगत नाय लहान पोरा सनी काय करतो
जे ते बोलत आहे त्याचा सपोर्ट करतो असं म्हण माझं म्हणजे बोलायचे नाही का? लहान पोराना चढवायच झाडावर कसला त हात हा झाडावर चढतो. किलो नाही त्या जरा हाय हुशार नाही का?
बघा की आता तुमचा मित्र आपलं काय घेण देण नाइ‌ आपण काय करना काय
काय त्यानंतर विचारतो आपण तरी याला सम तरी याला समजोल मी म्हटलं जात जाऊ नको म्हटलं पाणी बिनी आलं नाइ का?
हम्म.
पाण्या पिण्याच पण आड दादा पाठवा तरी काल परवा आलच ते
त्याला घेऊन गेलं का मला टेन्शन येतं बरं आज गेलं ना आज नव्हत बरं झालं अरामात गेलो आणि आरामात आलो ग
संध्याकाळी मस्तच
तो असला की तीनशे जॉब मला
बगा तुम्हीच आणि तुमच पावन आमच कोण आल तुमचं भाऊ आमचा भाऊ दिसला आमचा नाय तुमचा मागचाच हाय नात भाऊ नाही बाऊ हम्म भाऊ कस काय रे हा काय
हम् थांब येतो चालास काय कुठल्या काप्प्यात हाय ग आपलं चालेल काम ये मम्मे नाय इथे